हॅलो.
हां बोल ना.
काय चाललंय.
काय ना बसले होते अगोवररती आता आत्ताच आला शाळेतून हम्म हम्म काय म्हणते. काय नाही म्हणजे आताच पाऊस पडून गेला. आता आले वरती हम्म आता झाला आता इथून पुढं चालू होतय आता श्रावण महिना वगैरे पावसाळा चालू झाला आता.
होय बाई आता सणा वार चालू झाली बघ‌.
चालू झालंय आता काय नागपंचमी ते त्याची थोडी सांग मला माहिती मी लावणारच होते फोन म लावावं म्हणलं फोन विचारावं तुला. कशी काय आता काय काय करायचे कसेे सणं करायचे जसं की नागपंचमी कशी करतात पुन्हा आपलं अजून हे काय ग राखी पौर्णिमा तर माहितीच आहे आपल्याला. बाकीचे सण सांग श्रावण मदले शुक्रवारची पूजा हरतालिकेची पूजा.
इकडची पण कसं बैल पोळा वेगळाच असतो तुमच्याकडं कसं करतील ग बैल पोळा.
आमच्याकडे पूर्ण श्रावण महिना संपल्यानंतर आमोशच्या दिवशी पोळा राहतो. आमोशच्या दिवशी बैला आणायची आमोशाच्या दिवशी बैल म्हणजे श्रावण महिन संपल्यावरत बैल मग ना तिथून पुढं महालक्ष्मी बसतात असयं.
हम् आमच्या माहेरी पण तसंच आहे पण हिथ कोल्हापूर भागात तस नाही इथक बेंदूर म्हणतं ते कर्नाटकी बेंदूर म्हणून असतंय ते काय आषाढज्ञ महिन्यात येतय ते हा हा स ते ते बेंदूर म्हणतात मग ते ते इथ पिंप पिंपळाच्या झाड पिंपळांच्या पानांचं तोरण लावतेत दाराला. हा पिंपळाच्या. मण असं पानं काढत पिंपळाची म्हणजे मी नाही करत तिकडं संण तसा पण आम आमचं कसं मी आपल्या तिकडच करते म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं करते तर मी बघते की नाही आता इतके वर्ष झालं राहतेय पिंपळाची पानं मो मो मोठे तोडून आण आणि ते असं तोरण करत आपण कसं आंब्याचे पानाचं तोरण करतो तसं पिंपळाच्या पानाचं तोरण करत आणि लावतेत. ते पूर्णाचा स्वयंपाक करते एक दिवस बैलाला विश्रांती देतेत म्हणजे काम काय करून घेत नाही शेतातलं आणि परत तर त्याला मिरवणूक काढतेत पुरणपोळीच जेवायला घालून त्याला रंगव तेच त्याला दुर घालतेत शींगना रंग रंग लावतेत त्या त्याच्या अंगावर पण कलर करतेत छान डिझाईन काढतेत आणि त्याला गावातन मिरवणूक काढतेत.
अरे वा आमच्या इकडे तसं पोळ्याच्या दिवशी पोळ्याच्या दिवशी आमच्याकडे राहतंय आमोशाच्या दिवशी राहतय.
हा हे तर इकड ह्या भागात कोल्हापूर भागात बेंदूर म्हणत्यात बेंद्रराला करतात. सगळं बैलाला इकड आपल्याकडच आपल्याकडच पोळा असतो की नाही. तसं इथं नसतो हा पोळा म्हणजे आपल्याकडे श्रावणात कस असतो ना.
हम् हम् हम.
तेव्हा नसतं इथं काय करत नाही तेव्हा
हम्म आमच्याकडे काही ना हे आंब्याचे ढगळे आणायचे आंब्याची पानं झेंडूचे फुलं तेचाच जास्त मान आहे या भागामध्ये मराठवाड्यामध्ये. मग बाकी काय? बैल आणायची मातीचे घरात बैल मातीच्या घरात आणि त्याच्यात शेंगोळे वगैरे घालायचे मग पूर्णाची पुळीच नैवेद्य, वरण, भात, भाजी, भजे. हे सगळं नैवेद्य मग आम्ही बैलाला दाखवतो असं समजा त्याच अ कोणी कोणी आता इथं बैल शेतकरी पण घेऊन येतात त्यांना पण नैवेद्य काढतो आम्ही वेगळा. असं सेम आहे फक्त एवढंच की तुमच्या इकड आधी होतो आमच्या इकडं श्रावण महिन्यात शेवटी होत हम.
पण बकी जिकडच्या जिकडच्या पद्धती कश्या वेगळ्या वेगळ्या काय काय काय काय असत.
आहे एकसारखंच आहे सगळं फक्त पद्धती वेगळे म्हणजे दिवस वेगळे
प नागपंचमीला पण कोल्हापूर भागात क नाही मातीचा नाग आणते मातीचा नाग म्हे कुंारु कुंभार अस गल्लीत विकायला पण येत नाही. म्र मग तिथं एका ठिकाणी कुंभाराच्या घरी जाऊन घेऊण्याचे माती नागाचा आकार असतो.
वेगळगयच
हा दरवर्षी दरवर्षी मग आत् तिचच त्यािला रंगोलेलं पण नसतं पूर्ण आपली काळी माती ऐतिहासिक नाही काळ्या मातीचा नाग असतोय आणि ते आणत घरी त्याची पूजा करते. पूर्णाचा स्वयंपाक करत असं करत आमच्या माहेरी तसं नाही आहे. आमच्या माहेरीिक नाही पूर्णाच्या नागपंचमी दिवशी की नाय मंदिरात जाते ते म्हणजे नागोबाचं मंदिर कस तिथं आहे नागोबाचं मंदिर सासरी पण तस जन् आहे ते पण तसच आहे नागोबा मंदिरात जायच आद दिवशी भावाचा उपास हा आदल्या दिवशी भावाचा पाच डोक्यावर नांगूळ करायची मेहंदी वगैरे काढायची भावासाठी उपास धरायचा. दुसऱे दिवशी नागोबाला जायचं आणि आमच्या घरी का नाही तवा ठेवत नाही एक दिवस आणि चिरत नाही भाज्या चिरत नाही. किंवा तवा ठेवत नाही म्हणजे अगोदर जर भाजी काय चिराहायची असेल ना तर आग दिवशी चरून ठेवतात मग त्या दुसऱ्या दिवशी करायची अस आम आजी तर कडबू करायची. कुड कडबू करायचे कारण कडबूला काय तेल तवा ठेवा लागत नाही ना. कडलेले तर करायचे नाही तर हा हम्म ते तशी करायची. आणि मग छान करायचं बरं.
शेणाच्या गौरीपासून नाक काढतो आम्ही शे गौरी आणायची शेणाची आणि ती असं त्याच्यापासून राख तयार करायची त्या राखाचा सा नाक काढायचा मग ते नागला गव्हाची खीर दाखवायची पूर्णाची पोळी पाच धान्य भाजायचे गहू ज्वारी आपलं राजगिरा पुन्हा आपलं हे ज्याच्यापासून लायानत त्या असं ते पाच धान्य भाजून त्याच्यापासून लाया काढय आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा. पुन्हा तवा तवा चालतो आमच्या इकडे त्या दिवशी तवा आहे. फक्त नाग दिव्याच्या दिवशी तवा टाकत नाही आम त्या दिवशी कडबू करतो नाग दिवे म्हणून असतो. डिसेंबर महिन्यात तेव्हा आम्ही तवा वगैरे टाकत नाही. फक्त नागपंचमीलाआम्ही तवा ते टाकून स- स्वयपाक वगैर सगळं म्हणजे असं- आ. पुरणाची पोळी, वरण, भात हे असं नैवेद्य वगैरे दाखवतो. गव्हाच्या खिरीचा मान आहे त्या दिवशी जास्त. अस करतो आम्ही. हं. असं करतो आम्ही. झाल आता म महालक्ष्मीची पण तयारी. वेगवेगळं-
झालं आल्या कि बाई महालक्ष्म्या लगेच आता. असं बघा दिवस किती भराभरा जात्यात. श्रावण महिना आला की सण चालू होतात बाई. पटा पटा पटा काय काहीत काहीतरी चालूच असत्यात.
गौरी पण बघण्यासारखं अस- आता श्रावण महिन्यामध्ये, त्याचे खेळ गाणे नाच वगैरे-
व्हय. जागरण बिगरण करते तेव्हा छान वाटते मंगळागौरीच पण खेळ. आता आहे नाही आपल्यात. कुणाचं नवीन लग्न झाल्या वेळेस नाही तर कार्यक्रम असच बोलवतेत कार्यक्रमाला.
नाहीत पहिले मस्त होत. एकमेकीच्या घरी जायचं पाच जणी बोलवायचे मस्त- तर ते पूजा वगैरे करायची. गाणे-
आता एवढं करत नाहीत. अवघड होतय सगळं. कुणाला वेळ नसत- तो कोण? काय? कोण काय? बर हौस हौसेन एखादी करणारी करते. सोड आता माझ्या मुली- वेळेस केल होत. करतय अस कुठलं कुठल गोळा करून बोलून- रात्री जागरण जरा करायचं. दिवसभर-
आता पंढरपूरात पण आता बहीण आहे ना? रसिका बहीण माझी बहीण राहते. तिथे बहीणीकडे सुद्धा असंच आहे. मस्त ग्रुपने बोलवतात बायका मंगळागौरीला. त्यांचा ग्रुपच आहे असा. त्या ग्रुपमधल्या बायका ठरवलेल्याच राहतात. पूजा वगैरे करतात. पुन्हा एक- कार्यालय ठरवतात. मस्त नाच गाणे कर- -तात. खूप छान असत तिथ पण बघण्यासारख नउवार साडी, नथ - वगैरे घालून मस्त सगळ्या बायका तयार होऊन येतात. छान करतात तिथे पण.
छान वाटतय. हम्म. मस्त वाटतय. एक एक भागात का नाही असं ज्याच्या त्याच्या पद्धती-
पद्धती वेगवेगळ्या. हं. आता देवस्थान अस- ल्यामुळे जरा तिथं, आं खूप छान करता म्हणजे खूप डिमांडये त्या भागामध्ये.
व्हय. व्हय. व्हय तिकडच्या भागात का नाही हौसेला मोल नाही. भयानक हाऊस होती पंढरपुरात.
खूपच सुंदर आहे. आता आषाढी एकादशी चालू झाल्यावर बघ ना आता किती वारकरी दिंडी-
होय. आता चालू झाल्या दिंड्या निघायला. दिंड्या निघायला चालूच झाल्या आता. किती छान छान कुठन आता शेगाव-
निघाली हो. आता या अधिक महिन्यामुळ लेट झालं नाही त आ- -तापर्यंत आषाढी वारीच राहिली असती. झाली असती आता. श्रावण महिनाच लागला असता. आता पावसाळा पण थोडा या वर्षी उशिराच चालू झालाय ना?
होय. होय. होय. उशिराय पाऊस.
उशिरा झाला आता या अधिक महिन्यामुळे. आता श्रावण महिना आत्ता लागल की आता झाले आता सण चालू छान वाटतं थोडं. पावसाळ्याच पण. हम्म. मग अजून काय चाललं? काय म्हणते?
काय नाही म निवांत.
हम्. मग काय सध्या घरीच असते? एक- चहा आता करायचा आता थोड्या वेळाने. आता करते आत्ताच आला हा. मला आता करूयात म्हणलं चहा वगैरे पाऊस आत्ताच उघडला ग कपडे त्या आणले वरतून मग पुन्हा हा पुन्हा आता आभाळ दिवसभर आता रात्री पुन्हा पडेल काय की काल रात्री पण खूप पाऊस झाला इकडे कालपासून सुरुवात झाली पावसाला पाणी नव्हतं इतके दिवस बोरला वगैरे तर आलंय.
तुमच्याकडं पाण्याचा फार प्रॉब्लेम आहे नाही.
प्रॉब्लेम आहे खूप प्रॉब्लेम आहे आपल्याला टँकर वगैरेच घ्यावं लागते.
काय हो बाई अवघडच आहे बाई आमच्याकडे नाही बाई एवढं येत सोडं पाणी नाही असं नाही पण एवढं नाहीे टँकर वगैरे कधी आणावं लागतं.
अजून हा नवीन भाग पडतो. ग इथं अजून पाईपलाईन ती झालेली आहे अजून त्याची व्यवस्था करायची त्यांना अजून अजून ती व्यवस्था म्हणजे मग आता अजून रोड वगैरे केल्याशाय करणार नाही आधी रोड ते करणार आहे मग पाईपलाईन त ते झालेलेच आहे आता चालू करणार आहे पाण्याची पण व्यवस्था आता आम्हाला गॅस वगैरे सिलेंडर बंद केले ना आता सिलेंडर नाही आम्हाला आता गॅसच्या आता पाईपमधून आमचं हे चालू झालंय.
हो का म्हणजे लाईटबिल येतं तसंच ना
लाईट बिल येत तसं आमचे सिलेंडर बंद आहे आहेत तस तीन महिने होत आलेत आम्हाला आता गॅस सिलेंडर ताण नाही आम्हाला काही नाही अजून नाही आ अजून नाही आला तर येईल तर एक महिन्यामध्ये चार महिन्या एकदा येता का काय माहितीय आता बघू ते परवडलं तर आम्हाला ठेवायचं. हा ते आपल्यावर आहे पुन्हा कळतंय कळतंय ते म्हणले ना
आपल्याला एक गॅस टाकी किती दिवस जातील किंवा हे कनेक्शनच परवडतं का ते? परवडत बघा
परवडतं हो आम्ही त्याच्यावरूनच ठरवणार आहे. ते परवडलं तर ते ठेवायचं नाही तर मग आपलं सिलेंडर वापस करायचं काय करणार मग आता आपल्याला पण खर्च थोड हा
अवघड होते आता लाईटचं पण बाई आहे मीटर वेगळेच बसवून गेलेत परवा आमच्याकडे तर
ते स्मार्ट मीटर बसवायलेत आता ते स्मार्ट मीटर बसवलं की आपल्याला काहीच नाही मग करता येत.
लाईट बिल जास्त येतेय म्हणतेत बाई त्यान काय कोणस ठावूक आता अवघडच हाय
आपल वापर पण बचतीनच ये ना ग आपल्याकडे कुठं काय एवढं इलेक्ट्रिक वस्तू आहेत आपलं वस्त
नाही सोड तरी पण आणि फुकट तस एकेक जन म्हणतेत की नाही ते लाईट बिल कणी वड म्हणे जास्त ल जास्त येत म्हण ते काम आहे ते आता आता ते पण निघाली कि ती सौर ऊर्जेचं कसलं बसवलं की नाही लाईट बिल कसलच एक शंभर शंभर दीडशे रुपय येणार आहे म्हणे कसलं
बापरे चांगले आहे मग तर पण ते हा मला म्हणले बरेच जण बरेच जण घराच्या वरती सोलर लागले त्याच्यामुळे लाईट बिल आपलं वीज पण कपात होती बऱ्याच जणाला आपण देऊ पण शकतो म्हणे
म्हणे फार कमी म्हणे शंभर दोनशे म्हण किती पण काय पण वापरा तुम्ही शंभर दोनशेच्या वर जात नाही म्हणे लाईट बिल
मग एकदा बसून घ्यावंच लागतं आता ते
फार मोठी फॅमिली असली या हजार रुपयापर्यंत लाईट बिल आलं तर तसं नाही शंभर दोनशे रुपये मध्ये भागतंय म्हणे
भागतय हो बरोबर आहे आणि आता सगळेजण बस ग सगळ्यांना माहिती झाले आहे ना आता ते सोलारचं काम चालूच आहे आमच्या इकडे ते सगळ्यांनी बसवलंय.
स्वतःची घरं असलं तर बरं आहे. बरं पडतय ना ते. भाड्याचं असल ह म नाही होत बाई अवघड होत
होत नाही. आमच्या समोर दोन तीन ठिकाणी बसवले सोलर. ते लाईट बिलाचा प्रॉब्लेम होता त्यांना पण, त्यांनी बसून घेतलं मस्त हम् छान.
बरं आहे.
काय तुझी काय चक्कर नाही काही नाही कधी येते इकडे आता बघायला काही?
यायचं की आता बघू. भै्याला सुट्टी जरा असल की एक दिवस जरा एक दोन चार दिवस येऊन जात की जरा.
थोडं वेगळं तुला पण चेंज म्हणून यायचं थोड. उ्हाळ्याच्या सु्टीत पण काही येणं झालाय.
नाही बाई झालं. काय ते उन्हाळा सुट्टीत अधिक महिना एक आलता त्यामुळे नाही झालं. झालं. आणि पोरी पण आल्या होत्या.
आता या अधिक महिना म्हणलं तर ना महिना त्याच्यातच गेला ते ये आण ते आण सामान आण
काय तर बाई! एक एक एक एक गोळ करूस्तवर
भयानक ऊन विचारुच नको. फार परेशान झालते लोक आम इकड आधीच ऊन असताना या वर्षी थोडं जास्तच टेंपरेचर होतं.
म बाई अवघड तुमच्या इकड फारच अवघड आहे बाई खरं आम्ही एकदा आलतो ड तर किती दिवाळी झाल्यावर आलतो ना तेव आम्ही तेव्हा तिकड. बरेच दिवस झाले सोड पोरं लहान असताना आलेल त्याच्यावर नाहीच.
हम्. आता काही नाही आता ये निवांत आता आता थोडं पावसाळ्यामध्ये छान बघण्यासारखं असतं इकडं पण थोडं रिलॅक्स म्हणून ये. तुझ्याइकडे पण छान आहे
अग बाई! इकडं तर पावसाळ्यात बोलायचं काम नाही एवढं सुंदर वाटत का नाही फारच.
वातावरण असं हिरवळ हिरवळ मस्त गवतं वगैरे छान झाडं वगैरे छान आहे तुमच्या इकडे जास्त तुमच्याकडे पाऊस पण जास्त प्रमाणात
होय बाई. पावसाच प आता आ पाऊस चालू झाला गेल्या वर्षी तर बघ पंधरा मे ला का चौदा मे ला पाऊस चालू झाला आता दिवाळीत लक्ष्मीपूजना दिवशी पर्यंत पाऊस होता.
हम्म. तुमच्या कोल्हापूरची पण मिस्सळ पाव तर एकदम प्रसिद्ध तांबडा रस्सा. हम्म. ते पण खूप ख खूप प्रसिद्ध आहे.
म्हणजे असं चविष्ट फार असत ह्या भागात.
चविष्ट. मिसळपाव खायची मला एकदा कोल्हापूरची खूपच छान आहे तिथली मिसळपाव. कधी लहान असताना खाल्लेली मी. आता त्यावेेळेस माझ वीस वर्ष होत आले म